अ बोला. काय करताय?
काही नाही अं आता स्वयंपाक तेन आवरलाय आता काय अं अं आज सर्दीचं झाल्या मला एकदमचं बघा. तब्येत बिघडल्या. फिराय अ हा. आणि ट्रिपला पण मध्ये गेलो होतो नाही त्याच्यामुळं पण जरा प्रॉब्लेम झालाय.
अ होय.
अ तुम्ही तुम्ही कुठे गेला होता की नाही फिरायला मग?
अ फिरायला अं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेले होते. अं गणपतपुळे, मारलेश्वर अशा ठिकाणी गेले होते, परा रत्नागर
कोकण फिरून आला?
फिरून आलेत. जाऊन मग हं छान झाली ट्रिप मजेत. हो घरातली म्हणजे नाही अ म्हणजे फॅमिली घरातले होती, म्हणजे दोन मु मुलं मी मिस्टर आणखीनं माझी भावजं आणि भाऊ. त्यांची एक मुलगी असे एवढीच होतो सोडा. मग तेवढी सगळीजण मग आम्ही गेलो होतो. पण छान झाली, म्हणजे जाताना मार्लेश्वर केलं आपलं.
हा हा.
ते एकदम छान वाटतंय तिकडे मारलेश्वरला.
होय होय मार्लेश्वरला छान आहे. धबधबा आहे ना मिळ
हा छोटा म्हणलं तर बराच मोठा आहे तो. पुढं तिकड बघितलं, मालवेश्वरवरती गेलायसा त्या मग ह्याच्यावरती शंकराच्या मंदिरात?
गेलंय. हा गेले की, असं गुहेेत आहे ना ते मंदिर?
आता हा हा गुहेत असल्यासारखं हाय आणि पा एक किमान पाच शे का सातशे पायऱ्या आता तेवढ्या चढून वरती जायाय लागतंय.
हा आम्ही गेलो होतो. कधीपण बरेच वर्षी झाले त्याला जाऊन. आमची कॉलेजची ट्र्रीप होती ना तेव्हा गेलो होतो आम्ही. त्याच्यावर काय जाय घडलंय.
असल छान वाटतंय ना खरच तिथं लय मस्त वाटतं गेलं की वातावरण
एकदा तरी ट्रीप व्हायलाच पाहिजे ओ. सग सगळा आपला कंटाळा निघून जातोय नाही आणि हालकं वाटतंय.
उन्हा-उन्हाळ्यापेक्षा ना असं वाटालत की असं त्या मार्लेश्वरला फिरायला जाण्यात व्यवस्था एक पावसोळ्यात मजा वेगळी असत्यात. तर ना
हा पावसाळ्यात ईवन थंड हवेचे ठिकाण अ हा पाणी पडतेलं ते. तेच महत्वाचा पॉईंट आहे बघायचं धब
धबधबा तेन पुन्हा या
मग गेला होता जाऊन फिरून तिथून मग सरळ गणपतीपुळेला.
हॅलो.
होय हा. हा बोल की.
तुमचा आवाज मधी मधी कट व्हाय लागलाय. जराजरा होय होय.
हां अरे
हा मग तेच मग त्याच्यानंतर हा येतो येतोय. तिथून काय गणपत पडायला गेलो होतो. गणपतीपुळ्यात गेल्यानंतर मग काय त्या दिवशी दर्शन वगैरे घेतलं. आपलं गणपतीचं ते सगळं आणि प
की सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न.
नाही नाही अ आमचीस गाडी हो ते त्यामुळे दोन दिवस आम्ही अम थांबायसाठी गेलो होतो.
हा हा.
अ हा.
मग बीच वरतीतेन गेलास तिला.
बीच वर वगैरे गेलो होतो पण ह्या वर्षी असलं ऊन होतं त्या समुद्रात कुठं गेलो असं झाल्यानंतर न.
ऊन भरपूर होतय यावेळी.
ऊन भरपूर म्हणजे खाण्यापेक्षा ना फक्त गार पाणी जास्त पिलं द्यावे.
होय हो आणि कसं अ हाव आ तुम्ही उन्हाळ्यातच गेलता ना त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम हिथच घर आहे आ पण घरीच होतो तर आप आपल्याला एवढा उन्हाळा जाणवता बीच बीचवर किती जाणवत जास्त होतं होय.
बीचवरती म्हणजे ना ते अ जोपर्यंत म्हणजे कसं अ पायात दर्शन भेटलं पाया पडून तेन आलो आम्ही आणि नंतर त्या म्हणजे तसच त्या पाण्यात गेलो. आणि त्या पाण्यात गेल्यानंतर सांगतो ते खारं पाणी आणि नं तर वर्ण वंचे लागायला लागल्या नंतर असं वाटाल तर कि ते पापलेट मासा सांगाचा.
आणि नंतर नंतर परत आपल्यालाच त्रास होतोय. स्किन ला पण होय त्रास होतय आल्यावर परत.
आता सगळ्या त्याश अंगावर खाज-खाज आल्यागत व्हायत आणि सगळ्या म्हणजे अंगात काय वेगळंच वालतं.
होय तसच होते ते आपल्याला सवय नसते ना आणि तिकडची लोकं कशी करत असतील? त्यांना तर बीच अगदी जवळ असतोय कसं राहतात तील आ होया आपल आपल्याला काय अ र रेग्युलर आपला रुटीन चांगायला वाटतं कधी तर कधी तर आपण जातो अ एवढं काय वाटत नाही खरं तिथले लोकं
आणि तिथं वातावरण कायम असं दमटच असतं तिथं असं फ्रेश वाटचच नाय.
आ हां आजीबातच नाही. ते नेचर जर असलं हिरवगार तर तर ते आपल्याला जर बरं वाटते नाही तर इतर वेळेस मग काय उन्हाळाच उन्हाळा जास् तिथं आणि थंडीच्या दिवसात जरी गेलं तरी पण उन्हाळाच असतो.
एकदा एक टाइम तसं झालता आम्ही खूप वर्षापूर्वी ना म्हणजे गेलो होतं असं. पण पावसाळ्या म्हणजे असं जस्ट आपला जुलैचा जून जुलैचा पाऊस असतोय. त्या दरम्यान गेलो होतो आणि पा अ गेलो तिथं आणि बरोबर पाऊस लागला होता. थांबल्यानंतर तर बाहेर एवढा पाऊस पडत होता. आणि आतमध्ये गरम होलता अक्षरश.
असंच असंच होतय पावसाळ्यात सुद्धा तिथं गरमी असत्या.
भयानक गरम होतय तिथं.
सीझन कुठला नाय काय कळत नाही फक्त एकच सीझन असू तिथं गरमी गरमी.
होय होय खूप पण लोकं पण तशी बरीेच असतात भरपूर लोकं असतात फिरायला आलेली.
होय आणि आप जरा आप पण आणि दुसरी पण आपली पॉईंट नसतं आता पण फिराय जात.
होय.
फिरायला पाहिजे आणि आम्ही पण मधी तो आम्ही अं फ्रेंड सोबतच गेलतो चार दिवस गेलतो आम्ही. म्हैसूर उटी फिरायला तिकडं, तिकडचं पण नेचर छान आहे खूप छान आहे. असं बघण्यासारखं हाय. चहा हा चॉकलेटची फॅक्टरी हाय मोठी उटीला. परत चहाचे मळे आहेत होय आणि आम्ही अ थंडीच्या दिवसात गेलतो.
हा ते तर ह्यावेळी छान वाटतंय.
हा छान म्हणजे खूपच छान. आणि नेचर तर असलं बघण्यासारखं हाय, फोटो वगैरे छानच येतात तिथं. जास्त नेचरच बघायचं आहे तिथं. चहाचे मळे तर सगळे परत दोन्ही साईडला चहाचे मळे मधून रस्ता. आणि दरी छानच आहे तिथे बघायला. मग कसं हा सेम तसं आहे, ते चहाचेमळे जसे टीव्हीत आहेत ना अगदी तसेच आहे. तिथले कपडे घालायचे हा त्यांनी हा त्यांनी नेताात तिथं हा तसंच आहे. त्यांची कपडे वेअर करायचे, फक्त काय जरा पैसे द्याय लागतात तेवढच फरक आहे. खर पैसे दिल्याशिवाय आपल्याला एन्जॉय पण तिथं करत
करता येत नाही होय. तसा तिथला आनंद जर घ्यायचा झाला तर मग ते तसंच काय तर कराय पाहिजे.
होय आणि मग पैसे दिल्याशिवाय पण मग ते त्यांचं पण बरोबरच हाय नाही. त्यांना ते अ त्यांची ती सो-सोन्याची फॅक्टरी असल्यासारखं असतंय ते तिथला एरिया त्यांचा सोनंच सोनं असल्यासारखं त्यांचा ते व्यवसायच असतंय नाही. आणि पैसे दिल्याशिवाय आ हल्दी कामच होत नाही.
होत नाहीतर बघ.
त्याच्यामुळं आणि आम्ही पण मग त्या सीझनलाच गेलतो नाही, मग सीझन म्हटलं की प्रत्येकाला हे
शेवटी अ कोणी जरी झालं तरी आपण जो व्यवसाय करतो त्याच्यात सीझन वाईज तर पैसे काढणारच. मग कोणीही असून दे धंदा करणारा.
मग आम्ही तेव्हा झालंच की तसंच झालं. मग असं आम्ही पण मग काय एवढं काही विचार केल नाही. आता बाहेर जर गेलं की विचार केलं पैशांचा तर आपण एन्जॉयच नाही करू शकत. फिरणं होतं नाही नाही. फिरणं होत नाही आपलं, एन्जॉय पण नाही करू शकतं. आणि मग माग मग काय आपण राहिलो की मग काय सगळी आपल्याला सो आपला कोण विचार करत नाही. आपला आपल्यालाच विचार करायला लागतोय तेव्हां.
कराय पाहिजे, होय. नाही थोडा आपल्या सुखासाठी थोडा आपण पण आपण विचार करून घ्यायला लागतोय. होय, मग जाताना मग काय मुलग्याला घेऊन गेलतासा काय?
होय लहान मु-मुलग्याला सोबतच माझा मुलगा नाही म्हटलं तर ते वर्षा च्या आधीपासूनच आम्ही बीचला तेन फिरतोय. तेव्हा पासून त्यांना समुद्रतेन सगळं बघितलेलं आहे. आम च्या वेळेस आमच्या वेळेस आम्ही कॉलेजला आम्ही गेल्यावर नंतर आम्ही समुद्र बघितला. लहानपणापासनच समुद्रात बघितलाच नव्हता. आता खर आताच्या पिढीला आपण जिकडे फिरतो तिकडे मुलांना घेऊनच जातो कंपल्सरी. हा आणि त्यांना ते बघायला भेटते आपलं
आम्ही पण लहान असल्यापासून, दोघांना पण लहान असल्यापासून घेऊन जातोय फिरायला त्यांना. फिरायला त्यासनी भरपूर ठिकाणी नेत न्हेत होतो. आता कसं शाळेच अ सुट्ट्या तेन असं काय घेऊन चालत नाही आता. मग त्यामुळं सुट्टी असलेल्या दरम्यान त्या दिवसातनी म जायचं.
हा त्या पिरियड मध्येच जायला लागतंय आणि आता मे महिन्यात जास्त. सुट्टीच हे झाले त्यांच्यामुळेच मे महिन्यातच रीयरली.
आणि खर मे महिन्यात आम्ही म्हणतोय खरं पण महिन्यात कसं होतंय माहिती हाय, सगळेजण त्याच दिवशी बाहेर म्हणजे सुट्टी तेच्या ह्याच्यात बाहेर पडलेले असतात.
र्दी असते भर पूर बीच वर तर आता मी गोव्याला जातोय गेलतो, गोव्याला गर्दी भरपूर. आम्हाला सरळ बघायला काहीच भेटल नाही.
ह्या वर्षी गेलो आम्ही, एकतर उन्हाळा असला आणि ज्या अम पेट्रोल एक तिकडं मिळना, लई लई. पंचायत झालते तिथं गेल्यावर, सीएनजीचा तेन लई झालता प्रॉब्लेम. हां सगळीच वाट लागलेली त्या ह्या गाडीच्या सीएनजीचा याचा सुद्धा तिथं
होय होय तिकडे नाही तिकडे इशू आहेच ओ जरा. अ भेटत नाही कुठं सीएनजीचं तेन प्रॉब्लेम आहेच आणि आता हॉटेलच आम्ही गेलतो त्यावेळेस हॉटेलचं पण प्रॉब्लेम, जेवण नाश्ता हॉटेल बंद. गॅस टाकी बुळ, काय नाही आणि चार तीन चार दिवस गेलं की आपण कुठं एवढं नेतो की जेवण
हो नाही गणपतपुळ्यात खरं तुम्ही आपलं भक्ती निवास मध्ये राहिलासा ना सगळ्या म्हणजे तुमचं नाश् नाय प्रसाद हा गणपतीच्या मंदिरात. पण गणपतीपुळ्यामध्ये तेच्याच ह्याची संस्थेनं तेनी म्हणजे ते हे काढलेले येत. ते भक्ती निवास म्हणून, त्याच्यामध्ये ना मोठे हा अ तिथं तुम्ही जेवढी जेवढी म्हणजे त्या भक्तीनिवास मध्ये जेवढं हायसा ना तेवढे आपण म्हणजे जर समजा बाहेर कुठं तर चाललोय तर संध्याकाळचं एक टाइम आहे त्यांच. त्या टाइमिंगला कुपन काढून यायचं. आणि असं असं संध्याकाळंचं जेवण पाहिजे म्हणून सांगायचं, तिथं टाइमिंग आहे. फक्त इतकंच की नऊ साडे नऊपर्यंत. ठं जाऊन जेवायचं ते, पण जेवण छान असतं आपलं. पूर्ण असं महाराष्ट्रीयन जेवण छान भेटतंय तिथं.
अं हम्म.
एकदम असं दुसऱ्या ह्याच्यामध्ये एवढं हे नाही, पण तिथं छान भेटतं जेवण. सकाळचा चहा मिळतो. नाश्ता मिळतोय तिथं.
हा हा.
पण कुपन गाऊन काढायचं लागत सकाळ पण आवरुण वगैरे जायचं आणि. मग तेव्हा लगेच भेटतं आणि जेवण सकाळचं अ पहिला होतं, आता ह्यावेळे नव्हतं खरं जेवण सकाळचं तिथं.
अं म्हणजे ह्या वेळेस जरा गर्दी पण भरपूर झालेली हो.
आणि बहुतेक ते गॅसच्या वगैरे ह्याच्यामुळं
हा गॅसच्या इश्यूमुळं पण असेल. आम्ही गेलतो तेव्हा ग्या हॉटेल्स बंद होते एक एक. हॉटेल्स बंद आम्हाला अ कोरडं सगळं खायला लागलं बाहेरचं घेऊन. जेवण नाही हे नाष् त्यांनी रेअरली हॉटेल बंद आणि आम्ही ती ते आम्ही रे रेग्युलरच्या म्हणजे ड्रायव्हर ड्रायव्हर असतात रेग्युलर ज्या हॉटेलमध्ये जातात ते हॉटेल बंद, मग आपण सकाळी न्यायला जर उगं काहीतरी कोरडं खाऊनच मग आम्हाला तसंच द्यायचं, मग तरी पण आम्ही जास्त की काही न्हेन पॉसिबल होत नाही. आणि जरी झालं पॉसिबल तरी काय, आपण घरी पण बनवतोच बाहेर पण गेल्यावर बनवायचंच. मग ते बग मग काय जाऊन हा आणि मग. फिरायला पन भेटत नाही. मग जेवन करण्यातच आपला टाइम वेस्ट जातोय, जरी भात आमटी जरी. करायचं म्हटलं तरी त्याला पण टाइम करा वेळच द्यायला पाहिजे तेवढं ते करायला. त्यापेक्षा आपण मग म्हणतो. बाहेरचंच खाल्लेलं बर मग बाहेरच खाल तरी ह्या वेळेस गॅस टाकी मुळं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झाला.
सगळीकडें तेच चालू होतं. टाक्यांचा एक प्रॉब्लेम त्या बाहेर फिराय जायचं म्हणलं. पेट्रोलचा प्रॉब्लेम, सीएनजीचा प्रॉब्लेम सगळं चालू होतं ते.
ती ह्या वेळेस जरा हेच झाल्यात.
तरी पण आम्ही म आम्ही गेलो आम्ही कसं बस तिकडं पण आणि आमचं जेवणाचं वगैरे पण इ काय हे झालं नाही सोडा पण, झालं कसं त्या उन्हान आणि हेन खूप. त्रास झाला राहणार होतो आम्ही, म्हणजे एक असं ठरवून गेलतो की हा बाबा सगळे पॉइंट्स. बघायचे वगैरे तेन ऐन वेळी कस हेच्या, माग कसं होत होतं की आम्ही ना. म्हणजे गाडी करून म्हणजे, कोणाची तरी गाडी करून वगैरे तेन. अशी हेन बुक करून मग अस जायचो. मग गाडी करून गेली की कसं, मग त्याला तिची लिमिट असणार तो मग आणि जरा कुठ तर. पॉइंट दाखव आसपास चल म्हणल. हा मग तो आणि परत मग चार्जेस तेन लावत होता. मग ह्या वेळी कसं झालं ह्या वेळी आमचीच गाडी होती. त्यामुळं म्हटलं चला सगळे पॉईंट्स वगैरेचे साईड. बघायचे जे बघाय भेट म्हणजे आजपर्यंत. आता हे ह्या उन्हान असं काय झालं हाल बेकार की, कुठलं पॉईंट अन् कुठलं काय काहीच बघून दिलं नाय. येताना तेवढा नाणीच मठ तेवढा एक आधी एकदा पाहिला होता.